हॅलो.
हॅलो. हॅलो. आवाज येतोय.
हा येतोय की.
काय करताय?
हूं बोला की काय नाही बसलोय बघा आवरून आता. बसलोय म्हटलं आवरून. तुम्ही काय करालाय काय नाही दुकानात कामाला हाय. हॅलो.
हॅलो. आम्ही पण आम्ही पण हॉस्पिटलमध्ये आहे कामाला.
हा हा हा हा.
हॉस्पिटलची काय माहिती आहे का तुम्हांला?
एवढी काय नाही थोडी फार माहितीय अशी एवढी. काय नाही माहित.
मग तुम्हांला थोडीफार माहिती देऊ शकतोय काय मग असं.
हा हा द्या की.
आमच्या इथं कस हाय माहित हॉस्पिटलमध्ये का नाही. कचऱ्याचे वि्युक्तीकरण कसं करतात तुम्हांला पहिला सांगतो.
हां.
कसाय माहिताय हॉस्पिटलमध्ये. तयार क नाही होणाऱ्या जैव वैद्यकीय कचरा. वेगळ्या रंगाच्या पिश्याव्यामध्ये विभक्त करावा लागतोय माहित आहे तुम्हांला.
हा होय म्हणतात सगळीजण ऐकलंय.
ह आणि कसं असतय माहिताय आमच्यात दोन बारड्या असतात. पिवळ्या आणि लाल. पांढरा डबा असतोय, निळा डबा असतोय, काळा डबा असतोय मग कसं असतय. शरीरातलं कापलेलं अवयव असतय क नाही ते. पिवळ्या डब्यात टाकत्यात म्हणजे रक्तांना मखल्याला बिकल्याला असतयं कापसाची बोळं. ड्रेसिंगची रक्तानं भरलेली किंवा खराब पिश झालेली पिशवी. तसंच रक्ताच घटक बिटक असत्यात माहित आहे काय ते काय तर. क्लॉट घेतो.
हा.
हां.
ते बास हाय.
ते सगळं म्हणजे मुदत बाहय किंवा खराब औषध असत्यात का नाही.
त्या गडे, हूं हूं हूं
सायटॉक्सिक औषधं रासायनिक जैविक कचरा टाकाऊ जिताऊ नाशूक. शरीरातील काढलेले द्रव्य पदार्थ प्रयोगशाळेत, द्रव्य रक्तांनी तसेच शरीरातील द्रव्याने माखलेले चादरी व बेडशीट. शिड असत्यात का नाही ते कसं वेगळ्या पिवळ्या डब्यात टाकायला लागत्यात आम्हांला. म्हणून कसं सगळं केअर करायला लागतंय ना कायतर झालं बिलं तर. तर आमच्यावर जबाबदारी असत्या, तिकडचा कचरा तिकडचा मिक्स त्यामुळे आम्हांला सगळं इंट्रक्शन मावशीना द्याला लागतंय आम्हांला
हा हा बोला हा यालाय की हा परत आणि
कसा आहे लाल डबा पण असतोय, मग लाल डब्यात कसं असतय माहिताय डिस्पोबल वस्तू दशू वस्तू तयार होणारऱ्या दुषित कचरा हा- म्हणजे त्याला बीना सुईच हो. बिना सुईच आय व्हि सेड कॅपॅटर राईस ट्यूब्स.
हा हम्म हम्म
प्लास्टिक ब्लिस्टीक त्यात आपण टाकतोय ना तिसरा डबा ते कुठला माहीत तुम्हाला माहित असशीललच तुम्ही कधी दवाखान्यात गेलाय सा काय.
गेलोय की.
म्हणजे कशा संदर्भात गेलाय सर म्हणजे असं दवाखाना बघायला कोण ऍडमिट होतं. आज्जी, काका, मामा, मामी, दादा,
हा होय
ह् असं कोण म्हणजे, सुया ते कसं असतेय माहीतय का? त्या आवारात आपल्याला दिसते डबा आहे ना ते.
होय होय
मग बाकी काय? तुमचं किती शिक्षणं झालंय अजुन. आं
काय बोलला आ आमची बारावी झाली.
बारावी झाल्या काय.
होय
हम्म मग काय पाऊस आहे का तुमच्याकडे.
होय आता कमी आलाय सकाळ पासून चालू आहे पाऊस तिकड आहे का नाही.
आमच्याकडे आमच्याकडे गारा पडाल्यात.
होय काय मग ते गोळा केला का नाही.
आम्ही वय केलो की, गाराचा पाऊस आमच्याकडे त्यामुळं जरा करायला लागते बर पडा लागला आणि इकडं. तर वातावरणात बिघड झाल्यामुळेण बर्फतेन पडाय चालू झाला.
हा हा
मग तुमचं काय कसं काय.
काय मग निवांत, आमची छोटी आहे.
कीती छोटी फॅमिली आहे, म्हणजे असं दोन तीन फुटाची. फम हा दोन ह बर आणि हम्म हम् हम्म हम्मम
हा.
असा विषय आहे वय.
होय.
मग बाकीचं काय मग.
निवांत आहे बघा, आणि काही नाही.
सध्या पावसाच पावसाचं वातावरण आहे.
त म गेलं तेक न तुमचं गेल तिच्या पण आ विचार विचार का
ह
एकच मिनट हॅलो एकच मिनिट.
ह
हॅलो. हॅलो.
हा.
हा आलो लगेच की नाही, नाही जरा चालू होतं वो आमचं.
हम हम.
हा बोला की.
बाकी काय मग कसं काय?
काय नाही बघा निवांत.
वातावरण कसं आहे? आमच्याकडे कोल्हापूरात आम्हाला रेड अलर्ट दिला आहे ना. ऑरेंज अलर्ट का सॉरी साॅरी ऑरेंज अलर्ट दिलाय. पावसाळ्यात आता आम्ही फिरायला जाणार होतो. धबधब्याला पण काय आता? ऑरेंज अलर्ट दिल्या म्हणून दोन तीन दिवस पाऊस भरपूर असल्यामुळ आम्हाला जाता येणार नाही ना.
होय.
अ पाणी पाऊस भरपूर येतो ना. त्यात मला अगोदरच पाण्याची भीती वाटते.
कोणत्या धबधब्याला जाणार होता?
हॅलो. हॅलो कोण कोण? कोणत्या धबधब्याला जाणार होता म्हटल?
धबधबा आमच्या इथ मुडशिंगेला हाय तिथं.
मूडशिंला जाणार होता व्हय.
हा.
हॅलो तुमचा आवाज ये ना झालाय.
हॅलो आवाज येत नाही आहे हॅलो.
याला आवाज याला आता?
आता आला होय, होय आत्ता आला काय म्हटला कुठ, कुठ? तुम्ही कुठे जाणार होता म्हटलं?
आता बघुया नाही तर सवत कढा. तरं जायचं आंता फिक्स करायचं आमचं कसं नियोजन सगळं भाऊ करतो नां. त्यांमुळं नां.
हां हां हां.
नियोजन सगळं नियोजन भावांकडे असतंय आम्हीं फक्तं गांडीत बसायचं आणि जायाचं. आंता कोणं कोणं येणारं बघुंया की घरांतली कोणं कोणं येत्यांत त्यांच्यावरं ठरणारं. सगळ्यांना विचारतं चं आम्हीं सगळ्यांना विचारलेचं म्हणजे आमची बहीण, दोन बहिणी, दोन चुलतं बहिणी आहेतं. त्यांना विचारलंय मंग कसं कायं सगळ्यांची कायं नां कायं तरं कारणं असतेत नां. त्यांमुळे जायचं होतं नांय. त्यांमुळं बघायचं कोन आंता येतील त्यांना घेऊंन जायचं. तसं फिरांयची हाऊंस पाहिजे नां पावसाळ्यांत. तं वरणं पाऊस धबधब्यांत भिजायला पाहिजे जरां पाण्यांची मज्जां.
हम्मं.
म्हणूंन जरां आंता बघायचं कसं कायं कायं कोणं येते कोणं नाहीं. कोणं आंता किती सुट्टी फिक्सं करत्यांत बघायचं आणि जायचं.
हम्मं हम्मं.
मंग जेवलां कां नाहीं तुम्हीं?
आंज नाहीं वो डब्बां आणंला मी.
कां?
नाहीं आणंला
कांहीं विशेष
नाहीं कायं असं चं नाहीं नाहीं
मंग
नाहीं आणंला आंज जरां वेळं झालां उठांयला
हम्मं हम्मं हम्मं
हम्मं
बाकी कायं ते आवं दो हॅलो
हां बोलां कि
बोलूं शकतां
हम्मं बोलां दे
आवांज येऊं शकते तुम्हांला
होयं होयं येतं येतं
आंता आम्हीं जेवांयचा जरां कार्यक्रम आमचां बघालो वहिवंट होणारं आमचे पार्टनर भेटणांर सगळं हम्मं तुमचं कधीं जेवणं असतें मंग
आमचं टायमिंग असतो ते एक साडेबारा एक पणं आंज मी कांहीं डब्बां नाहीं आणंला त्यां म्हणूंन त्यां मुली दोघी जणी जेवांयला लागल्यांत खाली
हम्मं
हम्मं
कधीं होते
हॅलो
तुमचां ब्रेक कधीं असतो
लंच ब्रेक असं आमचं काय नसतंय, आमचं साडेबारा एकला असतोय
हम्म.
बाकी कसं काय?
निवांत चालुआय बघा.
हो
अडकाय लागलाय तुमचा आवाज,, हॅलो.
आवाज येतोय का आता पूर्ण नाही तुम्हाला.?
आत्ता आला मगाचान अडकाय लागलेला आवाज तुमचा, हॅलो.
आता येतोय का बग. माझा येतो का तुम्हाला, माझा अडकालाय ना तुमचा आवाज मला यालाय क्लिअर.
हम्म, आता याय लागलाय. तुमचा आवाज अडकत याय लागलाय बोललो.
माझा येत नाही क्लिअर,, ठीक आहे मी थोडा
नाही थोडाफार याय लागलाय.
हा हा.
बरं चालतंय
जीवून तुम्हा
हां.